हॅलो. हॅलो. हा बोला कि.
हम्म, झाला चहा पाणी?
चहा नाय अजून घेतला.
हं हं.
हम्, दाड काढलाय त्याने चाहा घेत नाही मी.
नाही नाही घ्यायचं नाही चहा. जरा आईस्क्रीम खा. हम्म. कमी येतय तेन हम्म मग काय तुमच्या गावचा उरूस झाला म्हणे?
होय, झाला की माहेरचा.
झाला होय.
माहेरचा झाला उरूस.
हम्म. पाहूणे आलतीत काय? हम्म. काय जेवण केलता?
मटन
हा हम्म, हो तो कुठल्या देवाचं, कुठल्या देवाचं तुमचं हे आहे?
लागलेश्वर पीर. हम्म, लागलेश्वर पीर.
त्याच्या आणि काय म्हणजे, आदल्या दिवशी पोळ्या असं काय असतं आहे काय?
पोळ्यातून काय नसतात.
हम्म, मग नैवेद्य?
वार, वार होता म्हणून मलिदा तरी घेऊन जातात देवाला. कोण भर उरच्या दिवशी जातयं, कोण आल्या दिवशी जातय. गर्दी असल्यामुळे, मलिदा पण करून घेऊन जातात.
हा हा हा हा.
हम
हम्म हम्म. आणि मग दुसऱ्या दिवशी. हा हा.
दुसऱ्या दिवशी कोण जाऊ शकत नाही गं. प्रत्येकाच्या घरात म पाहुस अस
पाहुणे जेवण असतात नाही.
जेवण त्या वेळेला मग काय बाराज वाजते. त्याच्यामुळे ते दुसर तिसऱ्या दिवशी जात्यात सगळी यात्रेत.
म उरुस मोठा भरवते का यात्रा?
होय यात उरूस मोठा असतोय. फिरायला गेलतो की. फिरून आलो यात्रेत.
काय काय आणलंसा? काय काय केलंस मग?
काय मुलांच सगळं घेतलं. काय पाहिजे ते मुलांना
हा.
अं आईस्क्रीम, फालुदा, ते बाकी ती गार गार सगळं खाऊन आलो.
हम्. मग पाळण्यात बसला नाहीत तुम्ही?
पाळण्यात नाही बसायला. भाऊजाई आणि मुलगी आणि भाजची बसलेली.
होय. ह हम् हम् ह.
अय यातरेत पाळण्यात आमी थांबलेलो साइडला कार्यक्रम हुत की कवाल्या हुत्या अन आर्केस्ट्रा हुता ऑर्केस्ट्रा काय थोडा झाला तोपरेंत भांण झालीत त्या ऑर्केस्ट्राच बंद झाला मग यात्रेतेन फिरून ऑर्केस्ट्रा बगुन आमी पाउन साडे अकरा पावणे बारा वासता आलो
हम हम हम हम
तुमी आल नव्हता काय आमच्या यात्रेला
तुमच्या यात्रेला नइ आलो मी
अला नइ वय
हम्म नाय जरा बाहेर गेल
गावाला गेलता वय
हम् त्यामुळं येता आलं नाइ मला मला दिलं होतं आमंत्रण
ह
हम खरं दुसरीकड जरा काम हुत म्हणून मी आलो नाइ नाइ
अ यात्रा तेनअशी मोठी भरत्या सोडा खर हम
देवाला तेन जाऊन आला
देवाला काय न्हाइ मी जायाला, घरातली बाकीचे सगळी जाऊन आलीत अ
हम्म
का छान वाटालत यात्रा असं गच्च मुच्च भरलेली हुती! अन घरात सगळी सगळी मावशी काका सगळी वैणी बाची भाचा तेण सगळी अशी आलतीत वातावरण घरातलं छान हुत
हम्म हम्म
तेच्यामुळ न्हाय मी उरसात जायाला दुसऱ्या दिवशी गेलो देवाला जाया नइ उरसात गेलो
हम्म हम्म सगळी असलीत कि कसं ते वातह वातावरण एक वेगळंच होतय निर्माण होय होय हम्म जेवण तेन चांगलं केलता सगळं
जेवण छान झालत सगळंच.
हम् काय कोण अ पावण्यानी केलं काय तुमी केला
नाय नाय मी आणि बहिणीन केलंत दुगीनी
हा हा
हम्म जेवण छान झालत भाऊजच्या तिकडची माहेरची म्पण आलतीत
हा हा
हा मदली भाऊजच तेवड आमची याय नव्हत्या त्या परवा येऊन गेल्या. त्या काय मावशीकड गेलत्या त्याच्यामुळ इकडं काय ग्याय नवत्या
तुमी पण तेंच्या यात्रेला गेला नव्हता असं कळालं
ह मला काय माहित नव्हतं ज्या दिवशी यात्रा होती त्या वेळेला फोन लावलेला मावशी ना मं त्या वेळेला मुलगीच पेपर चालू हुत जाऊन परत यायला माज पण गाव जवळ नाय नव तिकंंड येऊन परत आणि जायाला
हा ते काय तेंच्या काकासाटी पण तेंनी केलं हुत मण जेवण
अं
मग ते काका आले नाइत वाट बगितल तेंच काय तर तेंच्यासाठी कायतरी स्पेशल असतंय वाटत त्यांच्या काकासाठी
काकांसाठी होय.
ह मग ते स्पेशल होत मग ते पण त्यांना जरासं हे वाटल. काका येऊन जेऊन गेले असतीत बरं झालं असत, हा मगं काका पण गेले नाहीत
पप्पा आजारी होत्यात मी तिकड आजारी होते त्यामुळे पप्पा इथं थांबलं दोन दिवस. आणि माझ्याकडे आलंत त्या वेळेला मी इकडलं यात्रा झाली, मग ते जायला नाहीत.
हम्, मग आलेत येऊन गेली ती पण, मी पण नव्हतो ना इथ.
होय, परवा आलतीत परवा येऊन गेलेती मग.
हम् हम् हम्म,
आता त्यांचा तुमच्या तिकडचं ऊरूस कधी सासरचा?
सासरचा फेब्रुवारी महिन्यात असतोय माही असत्या आमची.
होय तिकड माह्या असतात नाही प्रत्येक ठिकाणी अशी वेग वेगवेगळी नावं आहेत ना या सगळ्या याला यात्रा ऊरूस माही.
हम्म, लोक सगळी डोंगराला जाऊन आलीत कणी जाऊन आले की पहिल्या आठवड्यात माही असत्या.
असं आहे काय.
हम्म, डोंगराला जाऊन आल्यावर.
फेब्रुवारीला व्हय?
फेब्रुवारीला, फेब्रुवारीला पहिल्या आठवड्यात किंवा दुसऱ्या आठवड्यात असत्या.
हां, तिकड पण मोठ्यानं असत्यात हं.
होय, खरं आपल्या म्हणजे यात्रा आपल्याकडं कशी मोठी भरत्या कणी तशी यात्रा मोठी भरत नाही तिकडं. तेवढंच ते चार पाच दुकान आणि जेवणाचा कार्यक्रम मोठा असतोय खर खेळणी पाळणी म्हणजे एक ये असं लयं येत नाही तिकडे.
ते कमी अस ते पण, जेवणाच म्हणलीस तर ते काय मस्त जेवणाच
प्रमाणे, प्रत्येकाच्या हेच्यात बकर अस तय कोण मटण आणतय असं असतंय तिकड. यात्र, हम्, होय माही तिकड मोठ्यानं असत्या. होय, ते कोकण भाग लागला नव्हं तिकडं.
आम्ही पण तिथं राहिलोय नाही माहित आहे मला, तिकडच्या भागात राहून आलोय आम्ही. त्यामुळं हं होय, मग ते आम्हाला माहित आहे तिकडं, आम्ही तिकडं मुरगुडला होतो.
मुरगुडला होता व्हय.
हं त्यामुळे ते माहित आहे नई. तेच म्हणजे, उमाय माहीच म्हणत्यात. तिथ पण आणि हां, म्हणजे शाक काय मांसाहारीवर जास्त जोर आहे तिथं.
होय मावसारीवर ज्यादा, थोडंफार कोणतरी ईकडलं तिकडलं आलं तरच मग शाकाहारी आणि आमच्यात कस सोमवारच माही असत्या तेलामुळे आम्ही घरातली काय सासूबाई मी काय शाकाहारीच असतोय.
मग दुसऱ्या दिवशी करायचं.
दुसऱ्या दिवशी पण मी नाय सासूबाई खात्यात मी बुधवारीच मग सोमवार लागला की मग बुधवारी. मग त्याच्या आधी आदल्या दिवशी मला आणून देतात मला रयवारच रयवार पसन घरात मटन हे चालूच अस
होय ते पाहुणे जाऊपर्यंत काय चालूच तस्ते सोड ते व्हय.
हा, ह्या वेळेला काय केली नव्हती आम्ही. हम्म, यावेेळेला काय झाली नव्हती.
हम्म, आता पुढच्या वेळेला करा की. हम्म, आम्हाला पण बोलवा आम्ही पण येतो. हा.
न्हाय भाचीकड.
येणार की तुम्ही बोलवा की येतो आम्ही.
चालतय बोलवनार की या की, आधी मदी कधी पण या. काय बोलवाव आणि याव असं काय नसतय, तुम्हणी कधी आठवण इल क- कधी पण या.
येणार ग खरं तरी पण त्या वेळेस कसं सगळी पाहुणे ते नाय येत असत्यात सगळ्यांच्या गाठी भेटी हुत्यात.
होय ओळख
ते ते हा ते ते एक वेगळंच वातावरण असतंय नाय? हा आणि सगळे असत्यात जीव गमतोय जिकडच्या तिकडच्या गप्पा रंगत्यात.
रंगत्यात होय आणि एकमेकांची ओळख तेन आणि ओळखी पण हुत्यात हे पाहून लागत्यात
पाव हा पाहुण्यांच सगळं म्हणून क नाय ते -त्या त्या दिवशीच एकत्र आलेलं बरं असतंय ते.
होय आमच्यात ते भैरवनाथ म्हणून देवस्थान आय मोठ, त्या देवा ची म्हाया असत्या जागर तेन अस होय रात्रीच लय छान असतय बघायला तेन.
हा म्हणजे ते कंपल्सरी करावंच लागतंय सगळ्यांना?
ते कंपलसरी करायलाच लागतंय पहिला भैरोबाच्या तिथ बकरी द्यायचं. मग हिकडं सगळ्यांनी घरातनी बकरी तेन म्हणजे कापायच किंवा मटण ते आणत्यात असं.
आणि जर एखाद्याची ऐपत नसली तर मग बकरे दे
मटण मटण आणायचं आपल्याला कस म्हणजे लागल तसं आणायचं.
हा होय नाय तर कसं आय माहित आय एखाद्याची बकर म्हणजे द्यायची ऐपत
हो ऐपत नसत्या, नाय नाय देवाला हे द्यायचंच नाय. आपण घरातच हे करायचं देवाला गावकऱ्यांचं बकर असतय.
करून खायाचं.
करून खायाच आपण, आणि देवाला नेहमी प्रमाण ते देवाच बकर ते वेगळ्याच असत्यात एक का दोनच असत्यात.
काढून सगळ्यांच्या मध्ये करत
हा पट्टी काढून ते सगळ्यांच्या मध्ये ते पेशलच करतात ती म ते रयवारी जागरा दिवशी ते संध्याकाळी बकर लावत्यात.
हा हा हा.
मग सोमवारी दुसऱ्या दिवशी माही इकडं असत्या आमची असं असते.
असं आहे वे प्रत्येक गावची पद्धत वेग य असते होय.
तुमच्या गावची यात्रा भरत्या काय नाही?
आमची झाली की गेल्या महिन्यात झाली आमची.
गेल्या महिन्यात झाली काय हा हा तुमच्या कुठलं देवस्थान?
तिकडचा लक्ष्मी
हम्म महालक्ष्मीला म्हणजे गोडच असणार.
अ पहिल्या दिवशी म्हणजे गोडं पोळी
हा.
आणि दुसऱ्या दिवशी मावसारी
मावसाऱ्यास
हम्म ती पहिल्या दिवशी असं कं कम्पल्सरी असं करावंच लागतंय पोळीच नैवेद्य द्या लागतोय हिथं.
हा हा टायमिंग झालेला आहे बघा तुमचे.
हा बरोबर ठेवू काय?
हा ठेवा.
हा.